माझा जरा नाही तुझा आवाज एकदम बारीक जोरात बोलतो हा आता येतोय
हा बोलती ग
आधीचदा आणि परता आवाज पूर्ण बारीक झाला मग
हॅलो
हा बघ असं बोल
हा बोल
तू आणि म्हणणार मला ओरडायला लावाला
नाही ग नेटवर्क मध्ये म्हणजे जरा हल्ल की हे होंई
आधीच काही खातपीत नाहीस आणि म्हणणार मला एवढं का ला आ काय क केलीस दिवसभर काय काय जेवलीस काय होत स्पेशल मेन्यू
स्पेशल बासुंदी
बासुंदी आणि पुरी
पुरी नव्हती म्हणजे काय झालेलं आमच्या घरी नव्हती बासुंदी आम्ही काय हे केलेलं वरण वरण केलेलं बट शेजऱ्यांनी बासुंदी दिलेली म्हणजे केलेली मग ती खाल्ली मग त्यांना ती रेसिपी वगैरे विचारायची होती म्हणजे घरात बनवलेली बासुंदी तेी चांगल्या चग त्यांनी घरात बनवलेली होती वा तुला काही येते का घरात बनवायला बाकी
ए बासुंदी नाय बाय म्हणजे आम्ही कसं करत होतो आमच्या इथ खवाच मिळतोय ना मग आम्ही म्हणजे कधी आम्ही ट्राय केलं नाही. काय केरायचंस? आणय खवा आणायचा आणि अ त्या ते दुधात काहीत गरम करायच. तो खवा आणि पूर्ण त्याला मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये तुला कुठला फ्लेवर ऍड करायचा असला क नाही तो ऍड करायचा म्हणजे गुलकंद म्हण आता आधी नाहीत काय नवीन गुलकंद बासुंदी पिस्ता बासून मग ते तू फ्लेवर ऍड करायचं. आणि मग त्याला फ्रीजरला सेट करायचं एवढंच आहे बाकी काय नाही करायचं त्या आणि जर तुला आवडीनुसार जर साखर अजून पाहिजे असली तर साखर टाकू शकतेस वेलची पूट टाकू शकतेस आणि तुला मसाल्यातलं म्हणजे जायत फक थोड टाकत पण वेलची पूट टाकायचं आणि गुल कंद पाहिजे असेल तर गुलकंद म्हणजे तुला जर फ्लेवर पाहिजे असेल तर फ्लेव्हस टाकायचे आणि ओरिजिनलच टाक असं मला वाटत. म्हणजे अ कोणा कोणाकडे रिसेनस असतात ना? इसेस टाकतात त्यांनी फूड म पण इसेेस बरोबर नाही लागत. म्हणजे लागतेही सेन्स बरोबर. तर ते शरीरासाठी पण चांगलं नसतय ग.
हा हा हा बरोबर होय ते आहे स्टॉ ते काय केमिकल तर काय तसं पढाई?
हा मग त्याच्यापेक्षा मला असं वाटते की जास्त करून तुम्ही ओरिजिन जे गुलकंद भेटते किंवा पिस्ता भेटतोय किंवा जास्त काय भेटते की नाही? तुम्ही टाका म्हणजे ओरिजिनलच. फ् पण ये बेस् पण लागल घरच्या घरी. जिनिक पद्धतीने एकदम स्वच्छते मु केलेली बासुंदी भेटत.
छान केलेली तु त्यांनी पण मग म्हण तुला वगैर काय म्हणजे कस जरा जेणार असचच मला माहिती म काय सांगितली थोड खरं म्हणजे टीप तरी दिली अस मी नक्की बघतो घ बाकी अ काय म?
तुलाच तेच विचारलं म्हटलं दिवसभर काय काय केलीस काय काय होतात. म्हणलं विचारे आज काय कोण नाही तुझा.
काय नाही ते बसून देतच आणि बाकी काय दिवसभराच तुला माहतीच कुठायचं जिमला जायचं. म्हणजे बाकी काय वेगळां अस काय नाही वेगळा अस फक्त मला आज एक जाणवलं बघ अ म्हणजे अम् वेगळं असतं फक्त अं शेजारी म्हणजे भांडण वगैरे तर काय चालू असतात असो मला असं वाटतय की अं कुटुंबामध्ये आता जर समज शेजारी कुठे तर भांडण वगैरे चालू असेल जाण काहिती बरोबर आहे तुला काय वाटतं
बघ त्यांच्या घरचे असतील आणि जर कमी प्रमाणात असतील तर जाणं आपलं चुकीचं आहे म्हणजे घरच्या घरी तो विषय त्यांचा मिटू शकतोय अस आणि जर प्रमाणाच्या बाहेर अस म्हणजे फार वे किंवा फारच अस मारपीट जर होत असेल अत्याचार होत असतील तर आपण त्यात पडणं खूप महत्वाचं आहे कारण हे असे अचार आता आपण नाही थांबवले तर खूप खूप अवघड होईल
भांडण म्हणजे ते भांडण नव्हतं ऍक्च्युली म्हणजे काय होत नाहीत काय आता शाळा चालू झाल्या त इकीि माहितीच आहे तुला कालपासून तर ती लहान मुलगी होती त किवीला नवते का माझ्या अंदाजी चौथी पाासला असल तरती शाळेला जाणार नाही म्हणून म्हणत हो आईला आणि ति वडलांना तर तिच्या आई वडील तिला मारून म्हणजे समजावून सांगून पण ते घालू शकत होते पण ते ऐकत नसणारे बते तिला मार ते म्हणताना मग तिथं शेजारी पाजारी गोळा झालेला एवढं जाणलं मतय मुलगी शाळेत जायचं कि नाही िवतीच्या फल तिला समजवून सांगायला पाहिजे होतं की मारलेलंच चांगल होतं त्यावर
अ बघ तुला सांगू लहान असताना आपल्या आईन आपल्याला मारलेलं ना ते एक चांगलंच असते आता आपल्या आई पण आपल्याला खूप मारतात आजकालच्या नवीन मदर म नवीन मम््या झाल्यात का नाही आजकाल नवीनच्या युगातल्या त्याप त्या कसं नाहीय नय मारतग त्याला लागल त्याला असं होईल त्याला तसं होईल पण आपल्या आई बाबांनी किती आपल्या आईन तर आपल्याला किती मारले हे आपल्याला माहित आहे बरोबर आहे नंतर आपण शिकलो ना आपल्याला धाक पण पाहिजे हा मार तर खाल्लाय आपण पण आजकाल ते मुलांना नाही ग हा पोरो डिप्रेशन मध्ये जातील त्याला लागेल ते असं करल तेस करतील मग हे विषय लय होत जातोय त्यामुळे ज्या त्या वेळेस मुलांना आवर घालणं पण फार महत्त्वाचं आहे
बरोबर
आता जर हा जातच नाही शाळेत जर त्याकडे लक्ष दि नाही किवा काय करायच कर्ज अस म्हण तर त्याच भविष्य घडल काय त्याला किती त्रास होईल पुढे आयुष्य जगताना
नाही नाही बरोबर आहे मी तुला म मला म्हणजे मला पटलं सोड तुझ पण मला म्हणजे असं वाटत क मार मारणं ठीक आहे ग योग्य आहे म्हणजे ते ऐका
म्हणजे कमी प्रमाणात माराु्ही कुठ वाटेल तिथ मारू नकाता काको केट मारत ते को आडे तुम्हाला हळू द्यायचं असल्या हळू द्या किंवा कानाखाली हू मारा पण नटक पण नाही की बाबा ते पाक परग भिऊनच तुम्हाला राहायला पाहिजे असं पण नाही त्याला चांगलं पण वाटायला पाहिजे
समजायला पाहिजे ग शाळेत जाणं चांगलच आहे ना आता शाळेत बघणार चांगले संस्कार म्हणजे आपल्याला घरातून जेवढं ज्ञान मिळत नाही नाही तिथं तेवढ शाळेत भेटते त्यामु मुलांनी पण डेव्हलप व्हायला अ व्हायला पाहिजे की होय बा चांग आहे आपले पालक आपल्याला सांगतात म्ह शाेत जाण कपत योग्य हे त्यां त्यांना आ समजायला पाहिजे आपण आ लह च
हो हो बरोबर आहे तुझं
तेवढं तरी त्यांना थोडंफार तरी कळाय लागतं ज म्हणजे जे काही संस्कार वगैरे असतात क आता म्हणत नाही काय ग आई माझा गुरु हे वगैरे हे आपण कुठे शिकतो सां बघू शाळेतच ना शार त आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात त्यामु म्हणजे तू तुझं मत मांडलीस थोड पण मला हे देखील असं वाटतय बाकी
नाही नाही बरोबर आहे तुझ खरंच
म्हणजे प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं त तुझा आवाज थोडंस कट कट व्हाय लागलाय बघ.
कट व्हायलाय बघ आता येतोय
काय ते बोल
हा तुझं बरोबर आहे प्रत्येका जण आपण आपापल्या म्हणजे आपल्या मताचा जस आपण आदर करतोय तसं इतरांच्या पण मताचा आदर करणं खूप महत्वाचं आहे ना.
बरोबर बरोबर ते
हम् जसं आपलं मत आहे तसं दुसऱ्याचं पण असू शकते आणि ते काहीही असू शकतंय आपलं जर पॉसिटीव्ह असेल तर ते दुसऱ्याचं निगेटिव्ह पण असू शकतंय किंवा आपलं निगेटिव्ह असलं तर दुसऱ्याचं पा पॉसिटीव्ह पण असू शकतंय पण आ आ तुझं मत बदललंच की किंवा तुझं मत अस का आहे हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. कारण तो विचार करण्याचा आणि आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार त्याला पूर्णपणे आहे आणि ते संविधानामध्ये आहेच हे
बरोबर होय म्हणजे जे पहिले अरे आता आपण तर काय कुठल्या झाडाचा पाला असं मी डायरेक्टलीच म्हणेल अरे जे मोठे मोठे म्हणजे समाज सुधारक होते ते सुद्धा कधी म्हणजे ठामपणे असं म्हणत नव्हते की तू माझंच ऐक आणि हे कर ते कर मग आप पण कोण गं हे आपल्याला पण समजायला पाहिजे ना जसं की आता म्हणजे आता तू आणि मीचा मग मी म्हणल तुला बस मग तू बसायच मी म्हणलं तुला उठ उठायचं हे सगळं आता नष्ट झालंय गं स्वतंत्र आहे आपल्याला. हा म्हणजे स्वतंत्र मिळालंय आपण आणि स्वतंत्र मिळाल्यानंतर आणि प्रजासत्ता क नाय आपल्याला म्हणजे आपले झालेली आहे प्रजाला सत्ता मिळाली त्याचं निवर्सन वगैरे सगळं व्हायला पाहिजे म्हणजे छोट्याशा एका म्हणजे अ इन्सिडंट वरून म्हणजे हे त्यांना जाताना जेवढं ते बघितलं त्याच्यावरून आपण बघ ना कुठं पर्यंत पोहोचलो.
बघ ना पण कुठला विषय कुठं गेला आपला अगं खरंच की आणि अ तुला आणिक गोष्ट मला शेअर करायची होती काय इंटरनेट वर मी असेच रीलस बघत होते. आणि अ त्याच्यामध्ये आणि ना एक मोर होता आणि त्या मोराला म्हणजे आता माझ्या इथं घरी माझ्या मोरपीस आहे त्याच्यावरून मला आठवली ती स्टोरी म्हणलं तु तुला तु शेअर करावी आणि त्याला ना धडक दिली गाडीने कुठल्या तर आणि तो जखमी पडला. ह मग लोकांनी काय केलं आसपास् म्हणजे तो रस्त्यावर जखमी पडला. म्हणजे येणारे जाणारे लोकं जे अस ते थांबले थांबून ना त्या आता कुणीतरी त्याला नेलं असतं ना दवाखान्यात. तर बरं झालं असतं तो वाचला असता कदाचित पण त्याची लोकं काय केली. त्याची पिसं काढायला चाल केली आणि आपल्या घरी न्यायला चालू केले कि मोराच पीस पिसाऱ्यातलं पिसं काढणारं ह आणि पूर्ण त्याला इथं का असं हे करून तेले त्याचं एक आणि एक पीस काढून नेले अगो लोकांनी मला लई वाईट वाटलं.
अरे बघ ह आपण काय करतो हे लोक पना जाणवत नाही मोर आपला म्हणजे राष्ट्रीय पक्षी आणि आपण त्याच पीस शो पीस साठी वापर करतोय
हा आणि मी कुठं एक वाचलोय काय अ की त्या मोराचे पीस असतात बघ ते गळून वगैरे काय पडत नाहीत आपण म्हणतोय ना गोळून पडतात तस काय नसतंय ते मोरच पीस त्याच्या पोटापासन उपसून काढल्याला असतंय पून असं पूर्ण उपसलेले असतात आणि बघायचं काय मोराच्या पिसाला खाली लाल कलर सारखं रक्त लागलेलं असत म्हणजे तुम्ही त्या इ घे ना देऊन इ ला त्रास करून तुम्ही तुमच डेकोरेशन सजवताय किती योग्य निष् जवाात बळी
बरोबर आहे
आणि मी माझं घरी आले काय हे रोज तोरी ऐक आणि घरी आले आणि ते चेक केलं की खरंच बाबा ह्याला पण ते रक्त आहे काय बघा आणि खरच अगो होतो मला ल वाईट वाटल
हा म्हणजे ह्याच्यावर व्यवस्थित आहे की कारवाई करून मुठ्या प्राण्यांचा जो बळी चाललाय की नाही त्याच्यावर काय आहे ते म्हणजे कठोर शिक्षा तुम्ही ठेवा त्याशिवाय याला आळा घातला जाणार नाहीये बघ म्हणजे कुठून आपला वि कुठे गेला
बग की कुठे गेला काय विषय बोलला आपण कळालाच नइ आपल्याला म्हणजे इतका टाइम तुझ्यासोबत माझा जातोय हे सर्कल
हा तेच आणि बघ हो हो हो चालेल चालेल
ठिव काय
हो ठेव बाय बाय ह